काय करा? काय म्हणत होता तुम्ही?
पाऊस लय आहे गारवा कसला ऊन पडलं सकाळ सकाळी जरा ऊन आलं सूर्य दिसला म्हणलं सूर्यदेवानी दर्शन दिलं.
हम्म
परत काय नाहीस कधी येणारयेत मिस्टर मग तुमचे?
आता मीटिंग कधी ए काय माहित?
हम्मम. हं.
आता मंडळाची पोरं तर सगळे कोल्हापूरला गेलेत. गणपती बघायला.
एवढ्या लवकर?
होय. बुक कर बुकिंग करायलाच लागतय हो मंडळांच्या गणपतीचं.
ह्या वर्षी आम्ही पण म्हणतोय बाळूमामाची मूर्ती घ्यायची बघूया. चांगली ए.
मग तेच बघा -आता ती सगळी तर कोल्हापूरमध्ये अजून- तर सुयानं स्नॅप टाकलेला. तर अजून कोल्हापूरमध्येच आहेत सगळे आणि ह्यांनीच का जाऊन बसलेत काय माहित?
म ह्यो गेला नव्हता का त्यांच्यासोबत?
काय माहित काय झालत त्यांचं?
हम्म. हम्म.
पण काही ह्याला डेकोरेशन वगैरे करायचं नाहीए.
का?
पैसे देत नाहीए तो.
हम्. तरी पण दादा करतोयस बघा. ते देवासाठी ही करत नाही माहिती आहे ना तुम्हाला?
हम्म. ते आहे थोडं. बघू यावेळेला घरात काय- काय प्लॅन केलाय? यावर्षी मम्मीला पण गणपती द्यायचाय आता मला.
होय. ते पहिला आहे ना?
अं. पिल्लू तुला काढू नको म्हटलंय का नाही? मग खेळायचं बंद कर नाही त ठेव जा तिकडं बाहेर नेऊन.
आपल्यात कुणी दिलेला हो?
काय माहीत नाही बघा मला. आई म्हणतेया कोणी दिलता काय माहीत? लक्षात नाही. मला वाटते राहुल दानच दिलत का कोणी दिलता? काय माहीत?
काय माहीत? प्रत्येक गावची पद्धत वेगवेगळी असतेया नाही.
अं.
आम
म्हणलं यावेळेला गणपती आपण देऊया तर चालतय म्हणले देऊया.
हम्म. आणि आमच तर दोन्ही नणदा गणपती बसवतच नाही.
काय?
मुंबईच्या ताई पण नाहीत बसवत. आणि इथली अक्का पण नाही बसवत. अक्का बोललेली माझं जव्हा स्वतःच घर होईल- तवा बनुन बसवणार म्हणून. आता घेतलय स्व - -ताच आता काय बसवत्यात का नाही? काय माहित नाही. मुंबईच्या ताई-
ताईच नाही का? पिल्लू काढू नको म्हणताना कळतय का नाही?
ताई पण तसच बोलल्यात. जेव्हा आमचं मुंबईत घर होईल ना? तेव्हा तुला बसवतो म्हणून.
म आता झालं नाही का?
नाही मुंबईत त्यांचं कुठं घर आहे? नाही घर दुकान हाय. दुकान भाड्याने दिलेलं आहे मस्- पंचवीस बोरा हजार रुपये भाड येतय. तर त्यांच्या सासूबाईच घेतात. त्यांना काहीच देत नाही.
हं. हं. हं. काल असंच म्हणजे ह्या- कॉल मध्ये एक जोडलेली होती हो. पुण्याची ए म- ती मला असं सांगत होती. म्हणजे ती एकटी राहतेया ना इकडं?
हा.
मग ते नंदांविषयी, विषय निघालाला आमचा. मग म्हणलं माझ ननंद चांगलिय म्हणलं. त म्हणली आमच्या नंदा पण चांगल्यायत. पण, समजून घेत नाही म्हणली. गावाकडच्या राहिल्या आहेत. मी शहरात राहिलेलो आहे. आणि जरा फोन वगैरे नाही केला की क मग वर म्हणजे, बोलतात. कुचक, कसं पण. म म्हणला आमच्यात भांडण लागतात. फोन क फोन किती, करतोय म्हण आपण. आमचं वेगळंचय म्हण. हा, आमच्या घरात आम्ही एकमेकींसाठी भांडतोय म्हंणलं. असं म्हणल्यानंतर चांगलंय तुमचं मग. असं - तसं, सांगत होती. आज पण, एकीचा फोन आलता खरा. आज मला कोणालाच फोन करायला वेळ नाय. माझ्या पोटात, दिवसभर दुखायला लागलय. झोपलेले मी दुपारी. परत उठलेय. परत चार वाजता, काय केलंय. एकीचा फोन आला मग तिच्यासोबत बोलले जरा. आणि परत, मम्मीला केले दोन फोन. तुम्हाला केल आता खरं तुम्ही काय, तर कामात होतं का, काय होता? काय माहित. मग मम्मीत बा केले दोन फोन. आणि पर मग बा पोर आलीत. क्लास घेत ला. क्लास घेतल्यानंतर करायचं, म्हटलं तर हेनी दंगा कराय लागल्यात. कशाला ऊगच फोन लावत बसत्यास म्हणून. हाय का नाही कसं. मग. परत क्ला - बाजारला जाऊन आलेय. बाजारला जाऊन नेऊन, ज्यूस त्याचंच दहा वाजले. म्हटल आता हे नाही, तोपर्यंत करून हम्म. आता उद्याचा एकच दिवस आहे ना, माझ्याकडे. ते एका दिवसात आ ता मला पूर्ण करायला पाहिजे.
हम्म, हम्म, हम्. किती दिवसाचा टास्कय?
तीन दिवसाचाय. काल, आज आणि उद्या.
मग आता, किती जणांना झाले?
आत्ता झ तुम्हाला, त काल एक झाला ना?
हा.
काल, एकच केलताना आपण?
पण आपण काल, त्यांच्या टायमिंग नुसार बोललो नव्हतो. कमी बोललेलो.
नाही झालंय, सगढं रेकॉर्ड झालंय ते.
हा, हा.
किती झालं? कालचं एक, आजचे दोन, मम्मीचे दोन, पाच. आणि ते तीन. आठ झाले असतील आज. अजून मला बावीस कॉल करायचेत.
आई शपत! ह्यांच्या पण फोनवर हे करून, ह्याना पण बोला मग. ह्यांच्या सोबत पण.
हम्म. बघ्या, मी उद्या काय करते? मला आता कंटाळाच याय लागला. बघते मी. कारण की, कसं व्हायलय. माझं अंग त्यां दुखायला लागलय ओ जास्त. झाल्यामुळं का नाही. म्हणजे पाय त्यां पूर्ण. हा. अन् दिवसाचं करायचं म्हटलं की, हे करून देईना झाल्यात. बाकीच नाही दिवसाला होईल मला. बाकी, समजा एक
मग तन्वीला करणार बोललेला ना, तुम्ही?
ते तर मॅडम बिझी. तर पायल नाही म्हटली, आध्या- आईन टाइमाला. नाही म्हणत्याय, माझ्याकडे ऍपच येईना. आहेत सोडा त्या दोघी हा. त्या दोघी आहेत सोडा, त्या बि म्हणजे ओळखीच्या नाहीत का नाही त्या दोघी आहेत. मग त्या दोघी तुम्ही दोघी अजून एक जण कोण तर पाहिजे मग भैय्यांच्या फोनवर जर घेतला तर मग तुम्ही भैयांचा फोन वरन बोला.
चालतय, नाही ह्यांनी बोलतील. त्यात काय? कोण पण बोलल तर झालं की.
लॉजिक सांगत बसल्यावर मला
ह ह हा हा. घरात? हयात की.
हा, म्हणजे ऐकतात सगळं माझं आ
हम् हम् हम् त्यांचं काय नसत माहिती क नाही तुम्हाला?
म्हण नाही माझी बहीण माझीच माप काढाय.
ह ह हा
ह.
आणि काय? मग काय प्लॅनिंग आहे? एकादशीचं?
एकादशीच मम्मीने मला मस्त आप त्याची रेसिपी सांगितल्यात ती ट्राय करणार आहे.
हम्म, मी परवा आमच्या सासूबाई कस पोह्याचे आप्पे करतात पोहे, कांदा, टोमॅटो दूध, दही वगैरे घालून.
कसल भारी होत्यात! आणि त्या दिवशी मी कराय गेलो, त्या आप्पेबी झाले नाहीत आणि गप्पे ते झाले नाही त.
ते सांगितलय, काय केलं? काय म्हणली माहितीय आहे का? वरी एक वाटी घे म्हटली आणि वरी ज्या वाटीनं वरी घेतेस, त्याच वाटीनं अर्धी वाटी शाबू घे. आणि त्याच वाटीने एक वाटी?
लय होतय.
बरं जरा अर्ध्याला कमी घेतली समजा, तेवढीच एक वाटी दही घे म्हटली. ते बारीक कर आणि परत काय सांगितली? विसरला मला.
ह हा आठवण आल्याव सांगा आणि सांगतो कि, मिरची वगैरे घाल सगळं कर, आणि मग म्हणलं? तव्यावरती उत्तापा भाजती तसं तर भाजून बघूया म्हटलं भाजल भाजल. भाजून येते का? ते उत्तापा पण होईना सगळं तव्याला चिटकायला लागलं. मग परत डोसा चालवले एकदम छोटे, छोटे, छोटे, छोटेसे इडली कसे असते की नाही?
हा.
तेवढंच असं छोट, छोट, छोट, छोट, छोटं ही केलं.
पिल्लू मी उठल्यावर लय मारीन अ? ठेव साबण. चांगलं लागलं का परत?
अ छान होतो हो छान झालत चव वगैरे मस्त झालेली. फक्त ते चीट कतच होत, होतच नव्हतं व्यवस्थित मला वाटतं त्याच्यात दही जास्त झाल असणार आहे.
मला एक कळना? आता आपण आषाढच आप्प हे करणार का नाही चट चटणी करतो आम्ही खोबऱ्याची, त्याला तडका द्यायला येतच नाही ना?
जिरं चालतंय की, उपवासाला मॅडम.
आवाज कट व्हाय लागलाय ओ.
जिरं चालतय की उपवासाला जिऱ्याचा द्यायचा ओ, हा. कडीपत्ता पण चालतोय उप वासाला कोथिंबीर चालत्या, टॅमॅटो चालतोय. कोथिंबीर ना?
बाजारातन काय आणायला विस नाही कोथिंबीर नाही ना चालत ओ आपल्या इकडं.
नाहीत खात, पण खात्यात काय काय लोक. तुम्हाला आठवतय पप्पा एकदा आपल्या दोघींना कायतरी सांगत बसलेलं, तवा पप्पानी सांगितलेलं. माझा शनिवार होता आणि मी भाड्याला गेलतो आणि तिथं शाबू केलत माझा उपवास हाय म्हणल्यावर, मग त्यांनी जिर कक कडीपत्ता, कोथिंबीर तेन घालून
कोथमिर सगळं घातल्यालं, होय होय होय ते हायच सोडा. आता माझ्या मम्मीने मला काय प्रश्न विचारला असेल सांगा मी लहान असताना?
हां.
बटाटा चालतोय, हा परत हे चाल तय ते काय म्हणायचं त्याला, ते लाल लाल काय असतय?
मग अ रताळ हा.
रताळ चालतय, मग मुळा आणि गाजर का चालत
बीट हा होय, गाजर पण होय पण आसं मग, गाजर पण उपवासाला चालत नाही म्हणत्यात.
हा आणि मुळा मुळा आस ते तर सोमवारच्या सोमवारच्या महादेवाच्या उपवासाला चालत नाही म्हणतात.
आओ उलट सोमवार सोडायला श्रावण मधलं मुळा लागतोय. मुळ्याशिवाय उपवास धार्जिन नसतोय.
नाही नाही नाही कुठल्या तर, कुठल्या तर सोमवारी चालत नसतय म्हण ते.
सोमवती अमावस्या असेल ना, तर चालत नसेल बहुतेक. एवढं काय आपल्याला त्यातलं नॉलेज न्हाय, आपण धरायचं म्हणून उपवास धरतो. ते, पण मी म्हणतोय पोरांसाठी ते चांगल असतय, ह्या श्रावण महिन्यापासून मंगळवार करावं.
मंगळवार
जरा बुधी तरी माझ
पोरास नी बुद्धी लई हाय, फक्त बुद्धीचा वापर करत नाही पोरं एवढंच.
हा. ही गोष्ट खरी हाय. काल तर काय म्हणू राहिली माहिती ये का? तुमचा माझा कॉल चालू होता, मी म्हंटलं का मी भाकरी कराय लागल्या म्हणून
हा. थांबा फोन करतो. फोन करतो थांबा. हॅलो, फोन करतो.